हां हॅलो ऐकू येतय का?
हॅलो.
हां हां बोला बोला बोला. कशात हो झाली जेवण.
हॅलो.
झोपू झोपता काय? दुपारी
हॅलो.
हा हा ऐकू येतय ह हा हा ऐकू येतय ऐकतोय हा. काय झालं. झाला आराम वगैरे झाला. झोपता का दुपारी?
जेवण झालं काय नाय तुमचं?
हो हो मी म्हटल ना.
हा हा होय होय त्याच्यामुळे फराळ वगैरे. हा. आमचं पण जेवण झालं बघा. जेवण करून वा आत्ता म्हटल जरा करुया.
हो हो दुपारी काय झोपायचं वगैरे असतं का तुमच्यात?
होय असतय की आता जरा अस पाच मिनट पडायंच म्हटलं कॉल करून घेऊन मग. अ
अव्हाइड करते मग रात्री प्रॉब्लेम होतोय ते लवकर झोपायचं असत. म मला सकाळी सात वाजताना हितन निघायचं असतं. शक्यतो अव्हइड करते. नाही तर पंधरा वीस मिनिट आपल पडले. तर पडते आपले खूप अगदीच हा तेवढंच वेश हा थोडंसं पाठ टेकून हम्म‌. मग आता ऍक्चुली निर्मल्याचं बघत होती. अ ते खूप आपण फुलं वगैरे ठेवतो ना मग निर्मलेच करायचं काय? करून थोडंसं बघितलं ते युट्यूबवर ते ट्राय करते मी त्याला करायचं त्याचे धूप. स्टे. काय काय तेच चालू होतं माझा उद्योग आता अ.
आता काय श्रावण महिना वगैरे अस तुमच्या श्रावण महिन्यात
हो श्रावण महिन्यामध्ये आम्ही असं पण नॉनव्हेज नाहीच खात. पण श्रावण महिन्यात सोमवार असे पण सोमवार असतात माझे तर हां मिस्टर करतात बाबा श्रावण महिन्यात सोमवार ह्यांचे असते.
हा. हा. मग श्रावण लागला की मग तिथून सण चालू होतात ना. श्रावण झाला कि झाला मग लगेच गणपती. हा हा पहिला नागपंचमी. श्रावण महिन्यात. मग श्रावण संपला की आपला गणपती असतंय. ह् गणपतीत तर कस अस मग बायकांना नटायला म्हणून बायकांना हा सण लय आवडतो. गणपतीचा जास्त खरं.
पण नटायचं बिटायचं नाही देवाचं तेवढंच भे झालं नंतर टाईम बस झालं.
वेगळा विषय पण एक एक बायका कस असत्यात त्यांना नटायचं तेन
हो खूप आवडत. मला तर बाबा ते तेवढं करूनच एवढ एवढ बस होउन जात ना नैवेद्य आणि ते सगळ पूजे च अजून ते काय म्हणायचं ते बस म्हणजे तिथेच फुल स्टॉप होऊन जातो.
होय. नका आता बास होय. मग ते पाच दिवस असतय काय तुमच्यात?
हो मी पाच दिवसाच ठेवतेय पण ऍक्च्युली आई ठेवायची पुण्याला तिकडे कारण तेथे खूपच असायचं ना आहेच ना पुण्यालाच मग तिथे म्हणून आम्ही पण ठेवायला लागलो अस. आणि पुण्या तर आम्ही म्हणजे आधी लहान होतो तेव्हा आम्ही चार वाजेपर्यंत विचार कर चार वाजेपर्यंत गणपती बघायचो तेव्हा वेगळंच क्रेज होत. ते आता तस आता तसं राहिलंच नाही ये आता म्हणजे बाहेर त्या गर्दित फिरायला येईन हां हा फिरायला पण नको वाटतं आता तेवढे अशी गर्दी झालेली ये विचित्र पहिलं पहिलं काहीच कळायचं सुद्धा नाही इतके स्विफ्टली छान सगळे हा फिरायचे वगैरे आणि ते गणपतीत चा उत्साह वेगळा असायचा सगळी गर्दी वेगळी असायची आणि एक सण एक पॉझिटिव्हली असं हे आता सगळं वेगळंच झालेलं आहे सगळं बऱ्याच गोष्टीं हम्म
देवा आणि गणपती झाला किंवा नवरात्री नवरात्री पण तुमच्या इकडें असते काय
हो नवरात्रीत हा नवरात्रीत माझे उपास असतात पण मी हे नाही करत कारण की काय आपल्याला एकटे असतो सो तेवढं सोळं वोगळं ते सगळं होत नाही मग ते आणि यांना तर ड्युटी करून कुठे ते करणार तर मग त्याच्यापेक्षा न केलेलं बरं
बरं उपवास करता हा त्यावेळी पण आमच्याच नसते आमच्यात म्हणजे बाया म्हणजे सासूबाई त्यांनी करतात सोडा आम्ही काय एवढं नाही हे फक्त पूजा वगैरे आरती जाणं एवढ
ण नाही प मा माझी मुलगी फुलं तोडली तर म्हणते फुलं कशाला तोडते तो ती तिच्याे आहेत तिथे छान आहेत तिथे पण देव
तस नाही आपल्याला कसं आम्ही देवाला घाल हय आप ते देवाला घालतोय ना आपलं तोडून मग ते कसं म्हलेला आता पटत नाही फुलं तोडायची नाही झाडच
फुलं तोडायची नाही ते झाडावर चांगले असतात तिथे पण देव अस्तो ना देवानेच के झाड उगल ते म्हंटलं बरोबर आहे बाई म तिच्या ज भेस ना म्हणजे मुूर्खपना आहे तो खूप लेंदी होऊन जात म्हंटलं ठिक
आता पहिलेचे मुलं कस मार आताचे मुलं मानत नाहीत ना देवाला ते मानतात आता करून आ
ती पण ती म्हणते हे सगळं हे सगळं फोटा फोटा म्हणजे सगंळ खराबी नकां करू तुम्ही उथल पुथल नका करू हा श्रद्धेने नमस्कार करा काय असेल तर थोडस करा बस असं म्हण असं म्हणणं ये त्यांचं असं खूप बा नाही ॲक्च्युली आपण खूपच करायला लागलं आणि त्याच्यामुळे पर्यावरण खूप खराब करायला लागलोय अस व्हायल लागलय अस कधी कधी वाटत अरे बरोबर आहे यारे यांची पिढी आपण म्हणतो प्रत्येकक्ष्षणात कणाात भगवान ये असं म्हणतो मग आपण म्हणतो की नाही म्हणतो की नहीं मग म्हणतो मग ते आपण फॉलो करतच नाही अस ये असये ऍक्च्युली आपण मूर्ती
म्हणजे सगळे होते आपण वरवररन चला प्रसाद ठेवण नारळ ठेवण हे काय तर म्हणजे म्हणजे ते काय करायला लागतय पण मनात भक्ति असेल तर हे होत ते ऑटोमॅटिक आपलं काम होऊन जाते आणि काय तर मग दिवाळीत पण तुमच्यात फराळ वगैरे करत असतील.
हो हो ते दिवाळीत असतना आमच्या करंज्या छान होतात. हां. हम्म रवा आणि याच्या सासूबाईंच्या खूप छान होतात.
चकली हा चकली चिवडा वगैरे सगळ करतात फराळाच.
हो हो हो खर करतात सगळ करतात. सासू वहिनींना पण ह्या करंजा खूप छान जमतात तर त्यांच्याकडन शिकली. त शिकलीये मी तशी बऱ्यापैकी पण ते मस्त त्यांचा हात त्याच वेगळंच होत. ऍक्च्युली एकेकांचं हातच असती चव चव वेगळे अस
चव असते वेगळी होय पण आता आमच्या सासुबाईच करतात. ते चकली चिवडा आणि हे पण त्यांचकडन टेस्ट चांगल भरपूर छान होत. सगळ्यांना आवडते मेन म्हणजे.
हम् हम्म
म्हणजे म्हणजे तला स अस कस कस किती वापरायच काय काय. अजून येत नाही पण त्याच बघून आम्ही करतोय.
हम्म नाही आम्हाला यथे चकली करतो ते पण ते अ जरा कुटाने जास्त होतात. आजकाल थोडसच करायच बाकीच रेडीमेड मग थोडस असे
होय होय आता काय घरात करण पण म्हणजे. तुमच पण म्हणजे घरात खायला असल तर पण केल चालते. ओ आणि पण
हो कोणी खायला नसल तर मग ते करून एवढ करायच काय अस हो आधी जॉईंट फॅमिलीज असायच्या करायला. पण चार हात लागायचे खायला पण लागायचे मग खायला पण असायचे माणस. आता एकट्यानेच करायच आणि एकट्यानीच खायच. अस झालय ते.
एक एक किलो केल तरी पण भरपूर होतय.
भरपूर होतय बस होऊन जाईल.
होय होय आणि काय आता फटाके आपले उडवतात फटाके फटाकेन पण काय होतय. प्रदूषण वगैरे होतय तर मग मुलं खर ऐकत नाही फटाके शिवाय काही जमत नाही. पण उडवतात पोर आता
फटाके पण आता त्यात जास्त व्हायला लागलाय म्हणून ते खरच कमी करायला पाहिजे आपण आधी ते पोर फुलझाडी घेऊन. थोडेस चक्र वीनोळे एवढेस थोडस करा आता ते बॉम्ब एवढे मोठे बॉम्ब हा त्याच नसायच एवढ ते नुसत मुलांची मजा व्हायची. आता हे एवढे सगळे जोर जोरात सगळे तुम्ही बॉम्ब आणि हे ते करतात त्याच्यामुळे त्याच्यामुळे प्रदूषण किती. किती होते त्याच्यामुळे नको. नुकसान किती होत ते रॉकेट कुठेही जातात. ह्यांचे रॉकेट कुठेही कुठल्या ज्या घरात जस घरात जातात काहीही होत हे जे नवीन नवीन निघालेत ना आपल आधी होत ते सिंम्पल सिंम्पल होत. त्याच ते बाळवा वाढवा परत गेलेत ना त्याच्या मुळेच सगळे प्रॉब्लेम झालेत. आणि माझ फुल स्टॉप लावायची वेळ झालेली अस झालय. ते आधी होत तेवढ थोडच राहू दिल असत ना हम्म आधी गावाकडे ते फटाके पण फोडून नाही देत. ते त्यांचे, त्याच वेळेला सगळं निघालेलं असायच कापूस आणि हेन तेन. मग त्यांना किती रिस्क. ते कुठून गेले तर गावाच्या बाहेरच फोडायला लावाय फोडायचे मग
फोडायचे हा, आणि ऊस तेन असतेे. आणि मेन शेतात जाते.
ऊस वगैरे अस जर फटाके लावल आणि फटाके ऊसात उडून गेले
नाही आमच्याकडे तर या वेळेला ना, हमखास काप प, हा मग मोठ्या प्रमाणात होतय मग शेतकरी तर त्यांच्या तिथे बाहेर असं पडूच नाही दयाचं, मला आठवतय ना गावाला आमच्या इकडे कापूस हे ह्या वेळेला म्हणजे अशा दिवाळीच्या वेळेला बऱ्याच असं माणसं निघालेले असायचे, मग ते फोडूच नाही द्यायचे. बाई तुम्ही काय ते तिकडे बघा, इथून नका करू हम्म आधी असं होत. म्हणून आधी कमी प्रमाणात होतं सगळं ऍक्च्युली.
होय, होय पहिला असं काय नव्हतं आताच कणी म्हणजे जास्त प्रदूषण आणि पोरा म्हणजे वेगळंच.
अतिकरण व्हायला लागले, अति, अति -तिथे माती असं म्हणतात ना. कसं झालंय तेे घरात, थोडं थोडं आपण पण आटोक्यात गेला पाहिजे. हा पर्यावरण बघून, सगळ्या गोष्टी बघून. हा, सगळ्या गोष्ट, म गोष्टी ओपन करायला पाहिजे. हम म्हणून आपला काय होतं, आपल्या पुढच्या पिढीचा फुल स्टॉप व्हायला लागलेला आज. आता सगळ हे सगळं ऐकून करून ते, असं झालंय आपण, आपण चुकतोय ऍक्चुली आपल्या आधीचे पण बरोबर होते. आपणच चुकतोय असं मला वाटतय म्हणून हे जास्त ते होतंय हा
मग पुढची पिढी तसं करणारच नाही ना. आपणच हे करायला पाहिजे, आपण पहिला व्यवस्थित हे राहिलं कणी मग मुलं
आता नद्या वगैरे पण किती खराब करतो. पण सगळं, सगळंच निर्मल्याच्या नावाखाली सगळंच कोणी का
आता गणबत्याना पण पाण्यात वगैरे. म्हणजे मातता, माती घ्यायला पाहिजे म्हणजे प्लस्टिक वगैरे. ते प्रदूषण होते ना, मग ते विरघळ हा.
त्या सगळ्या त्या समुद्रात पण ते पि, ओ, पी किती, किती मोठ्या मुर्त्या असतात. तुम्ही थोड शाडूच्या वगैरे वाप अरे शाडूचं जरी आणलं ना, तरी त्याच्यात सुद्धा झाड वाढत नाही अस झालेलं आहे आजकाल बोल, बोला तुम्ही मग ते समुद्रात तर कायच होणार आहे, असं आहे ते. ठीक आहे जरा मी, एक पाच मिनिटनी करते ते हां तुम्हाला फोन ताई, एक थोडंसं काम आहे माझं.